हॅलो.
आज आपण दिवाळी विषयी बोलू का?
हा.
अरे किर्ती खूप दिवसांनी भेटलो. कशी चालली आहे तुझी दिवाळीची तयारी?
अरे वैष्णवी मजेत पण तयारी तर आता कुठे सुरू झाली आहे. घरी आईच्या मागे स्वच्छता‌ आम्ही फराळाची कामे सुरू आहेत कशी काय तयारी चालू आहे?
हो ना ती तर प्रत्येक घरातील गोष्ट आहे आमच्या घरात घरातली दिवाळी सफाई आता नुकतीच पूर्ण झाली आहे. कालच आम्ही बाजारातून नवीन आकाश कंदील आणि पणत्या आणल्या आहे.
अरे वा मग तू आकाश कंदील तुम्ही घराबाहेर लावला का? मला तो दिव्यांचा आणि रोशनीचा भाग खूप आवडतो.
नाही तो दिवाळीच्या आदल्या दिवशी लावणार पण स कर किर्ती यंदा फराळ काय काय बनवले आहे बनवणार आहेस मला तर तुझी आई बनवते त्या खाजा आणि चकल्या
हं.
खूप आवडतात.
अरे हो चकल्या, लाडू आणि करंज्या. बेत तर दरवर्षीचं ठरलेलंच असते. यंदा आई सोबत मी देखील फराड बनण्यास मदत करत आहे. तुला यंदा काय खायला आवडेल?
मला यंदा अनारसचे
खायचे आहे. आणि हो फराळासोबतच दिवाळीच्या दिवसात आपण नातेवाईक आणि मित्र ज्या घरी भेटी देतो तो आनंद तर काही वेगळाच असतो.
अगदी बरोबर लहानपणी दिवाळी म्हणजेचं फक्त एक नवीन कपडे नाहीत. फटाके असायचा, अर्थ असायचा, पण आता सणा ही महत्व आणि कुटुंबासोबत घावलेल्या वेळ वेळ जास्त महत्त्वाचा वाटतो.
नक्कीच मला दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात जास्त आवडतो त्या दिवशी संध्याकाळी सगळे घर पणत्याच्या आकार प्रकाशात
हो आणि त्या दिवसाच्या अ साक्षीने देवी लक्ष्मी व सुख समृद्धी, प्रार्थना केली जाते. वैष्णवी तुला काय आवडते? दिवाळी साजरी करण्यामागे ऐतिहासिक कारण काय आहे?
हो प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवा- असं संपवून अयोध्येत परतले होते. तेव्हा त्यांचा स्वागत करण्यासाठी अयोध्येत ती लोकांनी दिवे लावले होते, तेव्हापासून हा प्रकाशाचा सण साजरा केला जातो.
अच्छा, हो प्रभू श्रीराम चौदाव्या वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते, तेव्हा त्यांचे स्वागत कराण्यासाठी अयोधध्येतील लोक आणि दिवे लावले होते. आणि तेव्हापासून हा प्रकाशाचा सण साजरा केला जातो. होय. छान आणि माहिती आहे. दिवाळी केवळ पाच अ दिवसाची असते.
मोबाईल
छान आणि माहिती आहेस का, दिवाळी केवळ पाच दिवसाची अस ते पण त्यातील वर वरच वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन. पाडवा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे.
वैष्णवी मला सांग यंदाच्या दिवाळी तील फटाके फोडण्याचे काय प्लॅन्स आहेत.
अरे कीर्ती यंदा मी जास्त फटाके नाही फोडणार. प्रदूषण टाळण्यासाठी, पर्यावरण पूर्वक दिवाळी साजरी करण्यावर माझा भर असेल. त्याऐवजी जास्त पणत्या लावून आणि मित्रा मित्रमंडळींना मिठाई वाटून आनंद साजरा करू.
अरे वा हा तर खूप चांगला विचार आहे. शेवटी दिवाळी म्हणजे आनंदाची आणि प्रकाशाची देवा-देवाण घेवाण.
तेच तर आणि हो पाडव्याच्या दिवशी आप आपण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यादिवशी अ पाहुण्यांची ये जा चाहूल असते.
हो राहूयात की दहा मिनिटाच्या गप्पामध्ये
आपल्याला तर असे वाटते की दिवाळी आत्ताच आली आहे. चल मी निघते आणि फराळ बनवत असेल एकिला तिला मदत करायला हवी.
हो नक्कीच मलाही जायला हवं. तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद वैष्णवी तुला आणि माझ्या तुम्हानांही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. फराट खायला नक्की यायच आहे.
हो मी येते ना. तुम्ही काय काय बनवणार आहे फराळमध्ये?
चकल्या, लाडू चिवडा, अनार-अनारसे.
अनारसे अच्छा.
अजून खूप काही बनवणार आहे, तु-तुम्ही येणार का माझ्या इथे?
हो मला चाकोल्या खूप आवडतात.
अच्छा. अजून तुमच्या इथे तुमच्या इथे काय काय बनवणार आहे?
अ आमच्या इथं चाखोल्या, चिवडा अ बुंदीचे लाडू
अच्छा.
अ अनारसे वगैरे बनवतेत.
अच्छा.
हा तुम्ही या आमच्या घरी एक दिवस.
हाव. मी तुम्हाला दिवाळी बद्दल अ अन थोडीशी माहिती सांगू काय?
हो तुम्ही सांगू शकता.
हो. तुम्हाला आवडेल काय मी सांगलेली माहिती?
हो ना, आवडेल ना मला.
दिवाळीची ओळख आणि महत्त्व सांगते.
बरं.
दिवाळी हा पाच दिवसाचा सण असून महाराष्ट्रात भारतातही जगभरात साजरा केला जातो.
अच्छा.
प्रत्येक दिवसाचे वेगळे धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यामिक महत्त्व अ आहे.
हम्म.
पहिला, पहिला दिवस धन-धनत्रयोदशी.
हम्म.
संपत्ती आणि समृद्धीचा पूजेचा दिवस. दुसरा दिवस नरक चतुर्थी. वाईट अ वृत्तीचा वि-विजयांचा सण तिसरा दिवस लक्ष्मीपूजन. देवी लक्ष्मीचे पूजन, व्यापार अ धंद्याची सुरवात आणि सकाळच्या स संध्याकाळी घरातील रोषणाई आणि चौथा दिवस बळीप्रतिज्ञा पाडवा राजा बळीच्या सामान्यांसाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचा दिवस. पाचवा दिवस भाऊबीज. बहीण भावाच्या नात्याचा उत्सव. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व. दिवाळीत हा सण प्राचीन काळाशी जोडलेला असून अनेक. पारंपरिक कथेचा आधार रामायणुसार श्री भगवान. श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांची. चौदा वर्षाचा वनवास संप अयोध्येत परत येताना अयोध्येवासिंनी त्यांचा स्वागतासाठी घरोघरी दीप प्रज्वलित केले हेच परंपरा. आज दिवाळी सणामध्ये पाहाला पाहायला मिळते. महाभारतानुसार पांडव वनवासात तू परत आल्यावर दिवाळी साजरी. करण्यात आले असे मानले जाते जैन धर्मातील मान्यतेनुसार. भगवान महावीर यांची. यांची याच दिवशी नि निर्वाण प्राप्त केले. ज्यामुळे हा दिवस जैन धर्मासाठी पवित्र मानला जातो. तर शीख धर्मातही दिवाळीला महत्त्वाचे स्थान. महत्त्वाचे स्थान दिले जाते. महत्त्वाचे स्थान दिले जाते तुम्हाला माहित होते का?
नाही मला माहित नव्हतं हे आता तुम्ही सांगता म्हणून माहित झालं.
अच्छ तुमच्या घरी दिवाळी साजरी करते का?
आमच्या घरी करते तुमच्या घरी करते का?
हो हो.
मग तुम्ही दिवाळीला मस्त दिवे लावत असाल ना.
हो खूप सारे.
तो का तुम्ही रांगोळाचा शोक आहे का?
हो.
तुम्ही टाकता का तुमची मम्मी टाकते?
मीही टाकते म्हणजे माझ्या घरी खूप सारेजण आहेत.
अच्छा. मी तर मीच टाकते माझ्या घरी हम्म. तुम्ही किती दिवस दिवाळी साजरी करता? तुम्ही किती दिवस दिवाळी साजरी करता?
तसे तर महत्त्वाचे पाच दिवस आहे.
अच्छा.
पण आम्ही दिवाळी पा सात ते आठ दिवस. साजरी करतो.
छान छान.
हम्म. तुमच्याकडे किती दिवस साजरी करतात?
अं?
अं?
काय म्हटले तुम्ही?
तुमच्याकडे किती दिवस साजरे करता दिवाळी?
आम्ही पण पाचच दिवस साजरी करते.
अच्छा अच्छा.
तुम्ही भाऊबीज साजरी करताय का?
हो साजरी करते ना.
हम्म खूप चांगली गोष्ट आहे.
हो.
आणि तुम्ही मला एवी सगळी माहिती सांगली खूप खूप धन्यवाद तुमचं.
हम्म हम्म.
तुम्हाला ही माहिती कठून मिळाली?
मला हे माहिती माझ्या आईने सांगितली.
अरे वा खूप छान आहे मग तुमच्या आईला. अ तुमच्या आईने का पुस्तक वाचले होते का?
नाही माझ्या आईने त्यांच्या आईने सांगितले होते. म्हणजे ही हो. तुम्ही सांगाय ना तुमच्या इथे तुम्हाला किती भाऊ बहीण आहेत?
मला. पाच भाऊ आहे माझे सगळे दोन आणि. अ एक दोन मोठीे बाबाची मुलं आणि एक काकाचा मुलगा तर आम्ही. पाच जण पाच जण मिळून खूप चांगल्या तरीकेने भाऊबीज साजरी करतो.
अच्छा अच्छा.
हम्म ठीक आहे मग.
हा ठीक आहे.
हां ठीक आहे.
हा.